हॅलो!
हॅलो!
बोल की. काय नाही बघ बसलोय, काय करू तू काय करतेस व्हय?
मी पण काय नाही ब आता काम आवरलेत.
हम्म हम्.
बसलोय अगं तू सकाळी फोन केला तीस का नाही.
हम.
तेव्हा मी कायतर पाणी आलत आणि नुक म्हणजे जस्ट उठलेलो आणि पाणी आलत. मग मी काय मोबाल- मोबाईल काय आतच होता, मग पाणी भरलं. त्याच्यानंतर आंघोळ केली, किती साडेनऊ वाजलेत मला आवरायला आम्हाला.
लय लेट झाला की मग.
होय लेट झाला. त्यात काय जेवण तेन काय नव्हतं सोड काल रात्री ची -हे आणलेलं चिकन आणलं होतं.
हा हा.
त्यामुळं काय आज जेवण वगैरे काय करायचं नव्हतं मग आवरली पा- दहा वाजता आता कपडे घेतलेत ग तो कपडे धुवायला धुवायला.
आज कपडे धुऊन साडे दहा वाजलं त्यामुळे लयच लेट झाला, नाहीत रोज कसं माझी नऊला तर क कपडे धुऊन माझे होत्यात. ते झालं तोपर्यंत प्यायचं पाणी आलं. हेच खर्चाच आल.
हिथं पाणीच नाय आग प्रॉब्लेमच आहे पाण्याचा
हम्म हम्म. का अजून काय काय पानी -पाण्याचा का प्रॉब्लेमे तिथं महजे आता तर पावसाळाचालू आहे त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही तिथं.
अगं ते काकी त्या पाणी सोडतात ना त्या काकी जातात ना सकाळी लवकर. अन त्यांनी टाकी भरलेली होते सकाळ अरे आणि रात्री कोणी वरच्या रूममध्ये इथं पोरांनी अगं कॉक चालूच ठेवलेला नी काकींनी खाली मोट तो जोडली आणि टाकीत पाणी सोडलं आणि खाली सगळं पाणी. सगळं वायाला वायाचं पाणी.
हा हा.
असं झालय सगळं पाणीच न्हाय आता. हो अंघोळ केली न्हाय पारोशीच हाईस.
काय
आमच्यात पण अगं लेट झाला त्यात प्यायचं पाणी भराय लागलोय. थोडं निम्म भरलं सगळं पूर्ण आणि तोपर्यंत लाईट गेली. आणि आता कसं सोलार च पानी तापत नाई ने, म्हणजे कसं आता उन नाई त्यामुळ सोलारला‌ पाणीच नसतंय गरम. आणि म मा -आमी हिटर वर तापवतोय पाणी. आणि माझं पाणी जरा असं सोंकं झालं असेल बघ तोपर्यंत लाईट गेली. म आणि बसलो पाणी तापोपर्यंत लाईट आली आली म पाणी तापवलं म गेलो आंघोळीला.
हम हम हा ग लय उशीर होतोय मग एकदा आवराय. कायच की अन् नय तुमच्या इकडे पोळ्या नसतात काय?
नाय नाय आमचा कर्नाटकी बेंदूर असतोया. तुमचा महाराष्ट्र हाय काय?
महाराष्ट्र हाय होय.
हा हा आमचा कर्नाटक असतोय.
हम्म हम्.
तेच आमच्या घरात सकाळी फोन केल माम अ- मामाच्या मुलगीने केलंती फोन सकाळी. ही पण म्हणत होती. दीदी तुम्ही पोळ्या वगैरे तेन काय केला नाईसा काय हे तेन असं.
मग.
म त्यांचा डबा तेन हाय नी इकडं जरासं मध्ये आम्ही गेलो त तेवा त्यांनी दिल त काय तरी त्यातन सांगत होते डबा तेवढा दे म्हणून तेन रुद्र गंड मी म्हणलं आमचा कर्नाटक बेंदूर हाय म्हंटलं. आमचा उशीर झाला ने आता त्यांचा असते. काय वेगळंच आहे रे सगळं. जी अ काय म्हणत्यात त्याला कर्नाटक साईडला आहे ते त्यांचा महाराष्ट्र बेंदूर.
हा आणि जे महाराष्ट्र साईडला आहे त्यांचा कर्नाटक हे बेंदूर ‌.
बेंदूर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
आमच्या दीदी त्यांचा पण आजच आहे नय.
हम्म हम्म. बाकी काय जेवलीस का?
ते काय नाय बस आवरलेत काम आज काय मधल्या बहिणीचा बड्डे
हम्म. म आज काय बड्डे स्पेशल?
काय आता कालच आणलेलं बाई बड्डे स्पेशल खाऊ वाटना झालाय मला.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
खरंच की रे मला कंटाळ येतोय असते काय नॉनव्हेज असला की माझं डोकं फिरते.
मग काय खायचं हे नको नॉन व्हेज नको व्हेज नको.
व्हेज पाहिजे बा व्हेज मी काल ह्यांना लागलेलो पनीराना आणा म्हणून. आणि पप्पा घेऊन आल्यात नॉनव्हेज आणि स्वतःच म्हणताय मलाच खाऊ वाटण न झाले.
मग कशाले आणले?
म आणि आणायचं तर तेवढंच आणायचं क नाही जरा असं म्हणजे एका टायमातच सपन्यासारखं आणायचं गं.
हा.
ये आण त्यासाठी उ बरं उगचच
दोन दिवस खायचं.
मग तर काय. डोक्याल ताप आहे सगळा.
काल काय कुठं फोनच नाही केलास म्हणून म्हणलं करायचा.
हम्म हम्म.
नेटवर्क पण नव्हतं गं काल.
ते जाते आज पाऊस आहे सकाळ पासूनं लय.
हम्म इकडे पण आहे पाऊस.
आता जर असं उन्हाला म्हटलं जरा कपडे जर असं उन्हात घालूया कपडे वाढत नाहीत अगं.
होय अगवा साठी पण घालून मी
म सार कव आत बाहेर आत बाहेर करायला लागतय जरा असं मोठी कपडे शर्ट मुलांची कशी जाड असत्यात.
हम्म ते वाळत नाहीत.
वाळत नाहीत आणि आज त्यात पप्पांनी पण कपडे टाकल्यात.
हम्म देडाचर काका.
होय आज लईचं कपडे पडलेलेच सकाळी आता म्हटलं वाळत घालायच सगळं अवघड आहे म्हट
हम्म हम्म. मम काय पर तीला कॉल कल
का नाहेस
आता जेवणार आता क्लास संपला.
हम्म हम्म काय ऑनलाईन काल हे ठेवलंय त्याने.
अगं नाही मी ऑनलाईन घेतलेला आज तेच मम्मी न जरा साहित्य दिली आहे गं खायचं.
हा, हा
मग ते, ते काका येणार होत, नऊ साडेनऊला त्यांना उशीर झाला.
हा, हा अरेच्चा, मामा कसं काय आल्यात आमचं? सांगितली पण नाहीत, का येणार आहे तेे? हॅलो
हा, बोल की
मामा आल्यात गं
हा, हा
काय सांगितलं पण नाही, येणार आहेत ते, काय सकाळी बोलल नाहीत
हम्म, हम्म, अचानक
आत्ता धरीच म्हणाय लागलोय, आवाज याला लागलाया, गाडीच म्हणजे असं ओळखी तीचा असं वाटला मला, आमच्या मामाच्या गाडीचा जरा आवाज वेगळा येथय
हा, हा, हा
त्यामुळं आता बघू, आज संध्याकाळी म्हणत ती, काय पाहिजे तुम्हाला, पार्टी मागत होतीेत, नई रुद्रा आणि पारस
हा, हा, हा
म माचं, ते काय पाहिजे सांगा, घेऊन येतो
बरं
म्हटलं, ये बाई, काय घेऊन यायचेस ते म्हटलं. दाबीली आणि म्हटलं आणि जास्त काय महागातलं मागाय नको पूण्यांदा आम्हाला पण रिटर्न न द्यायला लागतय मग
बाकी का
बाकी, काय नाय बघ, निवांत आहे बाकी.
हुंम, हुंम, मी पण परतीला फोन करायचा म्हणलं खरं काय? ती जास्त अशी संपर्कात नसतीया म्हणून नाही काय केलं, नेटवर्कचा प्रॉब्लेम, मग तोपर्यंत क्लासच टायमिंग झालं. राहू दे मगाशी मी जाणारच नव्हतो आज क्लासला अ रात्री मला पप्पान उशीरान सांगितलं ग, की साहित्य पाठवतोय म्हणून
हा, हा
मग म्हणलं चालतं, मग त्या काकाना सकाळी उठल्याव फोन केला मी साडेआठ पावणे नऊ वाजता, तर म्हणलंत की येतोय मी साडेनऊ पर्यंत, म्हटलं जायच आवरून. दहा वाजता गेलं तरी, सव्वा दहापर्यंत पोहोचतय ना, तिथं पंधरा वीस मिनिटात.
होय
मग जायचं म्हटलं तर ते आलंच सव्वाधाला जाऊ कधी? तपर्यंत मॅडमचा फोनवर फोन. म्हणलं ऑनलाईन करतो म्हणून ऑनलाइन घेतलेला आज
हम्म, हम्म तेच म्हटलं, आज काय घरातच काय, म्हटलं म्हणजे
आज तेच की, जाणार होते मी कंपनीत, खरं अ तर उमर जस्ट कोण नाही आहे आणि काय पावसाचा हा पाऊस हाय
होय मी तुला म्हणणार होत, तिथं जाऊन कंपनीत, त्या जरासं म्हणजे हे कर
हायत गं, दोन कंपण्या चाकणला जायला पाहिजे तिकडं मग इथून एक तास तरी लागतोय, ना जायला दोन दोन स्टॉप पडतात ग.
हम् हम्....
असं म्हणून मग हे थांबवलं मग बघू आता मग.. संध्याकाळणं ठरवतो काय ते नाहीतरमग भाई दादाला घेऊण जातो.
हा हा तेच म्हटलं हा हा म्हणजे बरं पडतय ग तुला उगच. लांब पडणार नाय लय.
लां ला लांब पडणार नाय आणि अ अ गाडीने गेल्यावरती सांगल नाय. कुठं हे करायचं कसं तिकडच्या बाहेर तर काही जास्त माहीत नाय ग.
हा हा....
म्हणून....
हम्म हम्..
त्याला सांग.
आता कपडे उन्हात घातलेत बघ, आता घातलीच काना नाही एक अर्धा तास बघ तसच उघडतोय आणि लगेच आणेल ते होय. असं मग तुम्हाला पळत वळ- खाल् न मग पळत यायला लागते आणि पुन्हा कपडे काढा. हे करा.
तेवढंच काम करायचं वजन कमी होतय. बसून बसून काय करणार हह..... बसून बसून काय करतेयस स स....
सोना म्हणजे, अस अस काम पाहिजे ग ग.... चालण वगैरे त्यांनी जास्त पाहिजे.
हम् आता कुठं जातेस चालणं
काम पाहिजे असं म्हणजे, कसं वजन हे होतंया. हे असं घरात बसून होतंय वी मग माणस म्हणतेय म्हणजे अ अ माझा फ्रेंड आहे ना.
हा हा हा
तो म्हणतोय घरात एवढा व्यायाम करायचा कि लयअसा व्यायाम करायचा स्ट्रगल कर म्हणतय. ते जास्त
अ बर
हम्म..
स्ट्रगल आता कुठे जातीस.
आता काय स्ट्रगल म्हटलं, आता म्हटलं काय करू तर म्हटलं. वरचा स्लॅप हाय तो म्हटलं, फोडून काढायचं काम करतो म्हटलं.
अं अं बस तसला फेड आणि पुन्हा घाल.
बघ की अगं जरा.
पैसे.
मी म्हटलं तुमचं पोरांचं बघा काय मी म्हटल हो म्हटलं आमच्या इथं काही जिम नाही म्हटलं हाय जिनिंगच आ पण सगळे जेट्स म्हणजे मुलंच असत्यात बाई सगळी मग ते. पोरी जरा एक दहा जणी जरी असले तरी काय वाटत नाय नाय. पाच सहा जरी असल्या तरी काय वाटत नाय. म्हणून मग ग... काही हे नाहीच म्हटलं म्हणत होता आमच्या इथला एक पलीकडचा दादा
हम्म
ये म्हणून जिमला
मग जायचीस की नाही?
नाय बाय. अगं कुठं ते जिम बंद केलं आणि आहे पण त्याचं वाढतंय. हाय तसंच होत्या बॉडी हा मग त्याला मेंटेन तसच घरात कराय
घरात बसून कसं माहितीये अ कंटाळा येतो म घरात बसून. एकट्याला करू वाटत नाही म तिथं गेलं ना कोणतरी फ्रेंड वगैरे झाली ना मग येतं.
ते जिया सीड तेन मागवणार आहे जरासं ऑनलाईन.
हम्म.
आणि मग घरात करायचं वय म आपला झुंबा करायचा गाणे लावायचे आणि
होय काका येतील काठी घेऊन गाणे लावन व्यायाम करत्या.
तच आहे ते ज म्हणजे वाया जे झुंबा डान्स असते ना वान सारखंच असत्या. तसला करायचा. तोच मी करत होतो आधी अगं आणि म्हणजे बस आधीपासून करायची सोड मी तो पण आत्ताच मी बंद केले ते करायच.
आत्ता का बंद केलीस मग उलट ते चांगलं आहे माहिती काय.
होय ख मी मधी म्हणजे जस म्हण गेलं होतं की नाही अदोगर करत होतो मी कॉलेजला होतो तेव्हा पण करायचे मी.
हम्म हम्म.
खरं आत्ता बंद गेले आणि त्यान का नाही अजून बसून जास्तच वाढाय लागली.
घरात का काम नाही गं बसून बसून वैताग ये
काय काम असलं आमच्या जा गं असले काम नसत्यात असे. आणि असं पण नाही की आमच राण तेन आहे काय जाऊ त्या रानात. शेतात जाऊन हे करा ते करा काहीच नाही हाय शेत खरं तिकडं गावाकडं आहे म ते काही आम्ही कराय दिलेलं आहे त्यामुळे त्याचा काही विषयच नाही.
मग त्यामुळेच काय काम नाही काय नाही बसून